हॅलो.
हा.
झालं की जेवण. हम्म्. हां रेंज रेंजमध्ये या.
रेंज हाय हाय.
ह, हा.
येतय आवाज.
आता ऐकु आल, हा आला आला.
आला आवाज.
जेवण झालं?
अ, जेवण झालं आता. आवरलं सगळं. हम्म, फिरून आला काय?
आमचं पण आज. होय फिरून आलो की. तेवढ एक किलोमीटर होतय. जरा बर वाटतय फिरलेलं जरा.
होय. हम्म, आम्ही पण आता सकाळी जायचं म्हणतोय.
हां. पाऊस पाहिजे जरा. हम्म, आता पाऊस होय.
पाऊस, पाऊसच का, पहिला पूर्वी कसा येत होता पाऊस बघा हे बदावया असं बारीक बारीक बारीकच पडालय असं, झिरमाट पडल्या वाणी. कणी.
हम्म,
मग धबधबे कुठले, कुठले बघितला.
नाही काय अजून काय,, जायचं आहे तेऽ गारगोटी या साईडला, तिकडं बुदुर्गडला. बोगया काय कसं आहे? कधी? तिथे ते टुरिस्ट स्पॉट एक आय.
होय होय, ह तसच जावा की आमच्या बहिणीच्या हच्याात. शेताकडं,, हय. अऽ,, खुतरवाडीला, खतरवाडीला शेत घेतलय. तिस एकर,, मग तिने टप्प्याटप्प्याने असंऽ वर झोपड्या बांधल्यात,, आता ती पण आताऽ हेच करणार हायत आता टुरिस्ट म्हजेऽ हच्यासाठी,, आणि हे तर कसल छान बांधलय,, हे,, व्हीर व्हिर
हम्म, हम्म,
पूर्ण अस, शेटकोण्या आकारायची,, हेऽ दगडाची बांधल्या,, छान बांधल्या.
हम्म,
हम्म,
तेच ना ते,, ते,, आ आय टी,, बंग, बेंगलोरला आहे ती.
नाही, नाही, नाही, नाही, कोण,, बहिणीचे मिस्टर आमचे.
हां,
नाही,, हला हाईत ते,, चेनईला.
हा चेनईदा
हम्म कंपनी आहे ना त्यांची हम्म बेंगलोरला ओळख झाली त काय
होय झाले झाले
हा ह् त्यांचा मुलगा पण आता हलाच आहे ना हा हा हा हच्यातच आहे ना आता,,, हम्ऽ
हम्,
फौजीच्या ह्याच्यातच कि, तो, मेने, हे,, झालाय ना तो. आता,, मिलिटरी, मिलिटरीज च्या हच्यात, मुलगा. आणि मुलगी आता,, पुण्यात एक कंपनी आहे त्यांची,, ससासा म्हणूनऽ
हा, हा,
ती, ती, आता ती, ती स्वतः चालत्या,, मुलगी त्यांची. दोन मुलगा मुलगी दोन ऐती सर त्यांनीच ते तीस एकका शेती घेतली तिने तेी टे अम्ब्युलन्स करत होते ना इकडं
हा
राज हेला बडोद्याला ते
हा हा
सरकारीचं काम घेतलेलं आता ज्योतीिबावरच घेतले वा बहुतेक मन कोरेचज हम् त्याच्यामुळे नाही ते तसलेच करतात नाही जास्त करून
हम्म ते प्रदूषणाचं काहीतरी कार्बन क्रेडिटच सांगलं ते त्यांचं काम चालू होतं वाढतं
ते बडोद्याला होतं ना
नाही पुण्यातूनच काय तरी म्हणतेल फॉरेनच्या कंपनीवर र टाईप आहे त्याने ते सांगितलेलं ओळख झाली त्यांची
त्यांच जास्त काय काय करत ते त्या म्ह माहित नसत काय तस काय कधी इिथं असले की तिथं असते तिथं असले की फोन केला की हा इथं आहे बघा माई इिथं य बघा आम्ही तिथं असं म्हणतात मग कोल्हापुरात होते एक दिवस आठ दिवस होते आमच्यात येऊन जाऊ करत होते आमच्या घरात ना चांगले ते सवण चांगले आहेत
ह
हम् मग ते सामान्य म्हणले पाऊस पडलाय की तिकड या बघायला जाऊया आपण धबधबे बघायला जायचय दोन तीन धबधबे तरतोय
प्रकाश आंबेडकरांनी पण चांगलं टुरिझम डेव्हलप केलं तिकडे
हो होय तिकडच केलेय क छान केले ते परर्वातचं उद्घाटन केलं ना तिने ते ते झुलता पूल हे केले काय ते
हा जुलता फुल पण गेलाय पर तिथं ते पर्यटन डेव्हलप केले धवधवप्या टाईप तिथं ते मोठे धबधबा काय तिथं ते व्यवस्था चांगली केली तिथं
लहान मुलांना पण ठेयसाठी पण भरपूर केले वाटतात तिथं त्या आंबेडकरांनीच के हम्म चांगलं केलंय
हम् ते त्यांच्याकडं हे असल्यामुळं ते पद असल्यामुळे तिने ते डेव्हलप त्या भागात चांगलं केलं
चांगले केलेबिटकर तिकडच आहेतेत ना ते पण
हम्म ते फंड दाखवला ना इकडे इकडे डेव्हलप केलं
हम हम
आणि रस्ता पण तिकड चांगला झाला होता त्यामु काय
आम्ही आंबोलीला जायच होतो पहिला आंबोलीला जो आम् दरवर्षी आंबोली आता राऊत च बघायचंय म्हणा आलेय सगळी जवया काय जवय काय
आंबोली चा डेंजर आहे आता ते कस आहे म्ह कारण का ती सुळे आहेत ना ती आता कोसळल्या आहेत खाली
सारखं पाणी पडून पडून ते जिजू आले हो
हम्म हो धबधबा इिथं येतो की नाही म्हणजे छोा किंवा मोठाच ना त्याच्या खाली डायरेक्ट कधी उभारायंच नाही
उभारायचं नाही होय होय ह उभारतत पर हम्म आम्ही यायला गेलतो बघा महाबळेश्वरला बारलेश्वर ला एक गेलतो आम्ही तिथं पण धबधबा छान आहे
गगन बोर्डात पण दोन तीन ठिकाणी चांगले आहेत परत गगम बोडत पण चांगले आहेत धबधबे आणि ते भुई भोईबवडा एक करुळ घाटाच्या पलीकडचा भुई बवडा घाट आहे ना तिथं पण चांगला आहे त्या ब
व्हय
बघण्यासारख आहे प बोरबेट ला एक चांगला आहे
बोरबेटला वसा आमच ते देव तिकडेच की बोरबेटलाच की मोरजई मोरजाई देवी
होय तिथं मोर जाय हा कि मंदिर
हा ती ती देवी आमची आमच्या माहेरी वय वर आत नाही वर वर चडायचं आहे
आ हो तेच कि पटारा आहे तिथे तथे डोंगरावर जायला लागते आमचं आ आम्हाला शाळेत असताना आमच्या वन्नागडे सर घेऊन जायचे, दोन तीन दिवस तिकडे राहायला.
हम्म हम्म हम्म नाही फडय ते, उभोर भेटला अ हम्म, आणि कळ्याला
पठारासारखंच हाय तिथं असं. हम्म, मसाई पठारसारखंच आहे तिथं.
व्हय, पठार लय मोठ्ठच्या मोठ्ठ आहे तिथं व्हय, आम ते हेला बसते भरते ओ ती यात्रा, रथसप्तमीला यात्रा बसते ती.
होय काय?
होय होय, एकच दिवस असत्या. ती, मग परत तिथं कोण जायच नाही वर, वर्षा न एकदाच वर जातात.
एकदाच
एकदा जायचं वर तेवढं हम्म, नाहीतर मग ते प्राणी असत्यात वर सगळे.
नाही तिथं एक ते डेंजर आहे ते, ते वाघ ते
डेंजर हाय. व्हय व्हय व्हय.
आणि हे जास्त आहेत.
एक साईड आहे की नाही, असं एक आता काय करायलात आता जरा अ पायऱ्या कराल्यात, करत करत करत येतात पायऱ्या. खरं पहिलं लय जे असं‌ किती जायचो आम्ही, आम्ही जायत होतो तेव्हा ही नाही वडील ते ना आमचे त्यावेळी ची लय वाटायची. रात्री बाराला ते पालखी निघाली नि ते खालीच उतरायचे ते सगळे मग ते रात्रभर हे मग उतरत उतरत उतरत खालीच येतात बघा.
होय.
चांगलंय
तिथं त्या भागात आता एकच कुटुंब राहते, एकटेच कुटुंब राहते तिथे दोघं तिघं जणच माणसं राहतात तिथं, त्यात इकडं मोरजाईच्या त्या डोंगराला
डो होय? जंगलात. ते काय, आम्ही काय माहित नाही आमच्याच सगळी फॅमिली
ते सगळे माहेरचे मोठेच्या मोठे ते हेच घेऊन जातात ती, मोठी बसच घेतात बाई ठरवतात आणि जात त्यात सगळी हम्म चांगलाय निसर्ग तिकडं.
हम्म
धबधबे बघायलाच म्हटलं आता पावसाच्यावेळी, हम्म, इकडं पण अ पुण्याची इथं पण एक हाय नव्ह का? कुठला धबधबा आहे तो?
पुण्याच्या इथं ते जरा असं हेच आहेत ओ
ते पुण्याच्या आणि हेज्या हा लोणावळ्याच्या तिथं कुठ ला ह धबधबा आहे कि तो?
होय?
धारा धारा काय, कोणतं ते धारा काय म्हणले बा ते, असं काहीतरी आहे, तर पाऊस पडाय पाहिजे हो जास्त. तरच ते जाण्यात
हम्म, आपल्य हिथं सातेरी एअर राऊतवाडी आहे राऊतवाडीला पण चांगला आहे
नाहीित आम्ही काय अजून बघितलं नाही कराव थोडी गगणबावण्याचं बघलं की आता प्लॅन करायचा जायच ह
हे घाटा एक सेक्शन आहे ना तिथंच जास्त धबधब्य आणि हे आहेत आपल्या म्हणजे ह्या पश्चिम महाराष्ट्रातच जास्त आहेत हे इकडे इकड उस्मानाबाद चांगली पुढे गेला क नाही तिथं काय नाही प्लेन पट हे असल्यामुळे तिथ त्या लोकांना मिळत नाही जास्त
माहीत नाही होय
अ हे आपल्या इकडचे कोल्हापूर पासून जसं खाली जाईल तसं ते
खाली तर् हम् हम् हम् चालते आणि काय म्हणताय
काय ना बघा चाललंय
हम्म चाललं हम्म मग का आणि काय बेत मग उद्या उद्या बेत काय
बुधवारी येत बघायचं उद्या उद्या पण नाही काल बेेत झाला
झाला हो काल झाला काय ब जण न का हम हम हम हम्
एका ठिकाणी जेव्हाला बोलले ते तिथं
तिकडे गेलता काय सगळी
हो
हम् हम हम हम मग बुधवारे आय बुधवारीे हाय तुमच्यात
बघूया की काय मासे आता मार्केटला काय आहे कसे आहेत
हो हम्म
ककडे तर झाले बघा आठवड्यात दोन वेळा झाले ककडे
केकडे वय
हम्म सचालेेल
अवा
हम्म हम् चालते चाार तरी काय त का